उचलला फोन तुमी अ काउंटिंग होतंय. म कस काय म्हणतात आपली कामे कसं अपडेट केल्यावर बंदच दाकवतय. ला असता कॉल
म
चला अभ्यासाला लागा चला लवकर अभ्यास तो गेला बाहेर निघून तात्याला बोलली मी अभ्यासा
हम्म
तिथल्या ज्या सीआरपी ला बोलता येत नव्हत तर तो हम्म ते सर काय म्हणत
बोलणं शिका नाही ते अशी बसून डोकं अडाय लागतात म्हण आपल ओ अमाला काय बोलावताय म्हणावं ही अशी उसने लोक आणाय लागतात म्हने बोलत म बोलता येत नाही मला काय हौस आला होय म्हणजे मजा कडन तूमाला उसन आणायला लागतं ते दार लाव
त्यांन फोन केला मला कुणाच्या तरी मोबाईल तो बोलता मला मी साडे सहा वाजता सुटणार आहे म्हणे चल जायची बी घाई स्वतःच म्हणे मी फोन याच्यासाठी लावा म्हटल घरी आहे की नाही हे म्हटलं साईड वर गेले नव्हते काय जाऊन आलो दोन एक आ दोन साईडवर जाऊन आलो
गंगापूरला गेली नाई
तू गप ना उद्या जाऊ आता गोरम खेटत हम्म गौरव खेडे तुमचा गावचा दुगावचा आहे क साडगावचा दुगाव
गोकुळाकुले माहाघडाय तो तो नाही का आपल्याकडे आला होता
अ मी नाही बगितलं
आदिवासी थेट नाही गोरत गोर बोल बोर तो आदिवास नाहीे तो जाऊन पाहून आलंय म्हणा
बी एच केच केली
म आता पैसा आलेला आहे तर काय करणार आहे.
वरती काही गेलो नई उशीर झाला तिच्या हि पोरी जवळ कोण न बळाज सरस्वतीच्या पोरीच्या निघून आलो लवकर येऊन आपल्या आरामात फुल मस्त आलेत हो तिथली.
नवचंडी केली. हम्म.
तुम्ही जेवले घरी आणून?
नाही घरी नाहि जाऊ आ
आता त स्वयपाक तसच पडेल. आता सैपाकच नाही करणार. त म्हणे ते म्हणे जेवत नाही म्हणे जातो पोरना आणायला.
त्याला म्हटलं मी चाललो भू म्हटलं जवनंदरा टा टा नल सहाय्य पण म्हणा मॅॉन करून म्हण
जबरदस्त पसंत
हा म ते बोललात.
शेट जेवत म तुम् शेडला पहिैस देत प त्याला म्हटलं तू फोन केला का माला बोलावलं नाही काही नाही म्हटलं हं हो नाही ते फोन काही जणांनाच फोन नाही केले म्हणे अस न असं तस नाटक म्हटलं म त्या बापाचा मिसकॉल पडलाय त ना त्याला काय सांगायच. त्याचा बापाने तरी फोन केला होता. उचारला गेला नाही माझ पण गॅरेज मध्ये असेल तर तिने केलता तिने सांगितलं होतं न दोघांना पण भाऊला पण सांगा म्हणे. म मटल. साडेचारशे रुपयाची साडी घेतलीकी. हम्म चा व करायच मण तथ साग चाळत होतात बी का तीच नाशिकला तीनशे रुपयाची भेटी ती साडेचारशे ची घ्या पेट्रोल पाणी आहेच नाही सांभ
साडेचारशेची. तिने घरात नेसायला घेतली होती
मला घरात गे ते कोणते बाहेरचे
इ पुर ठी काय चांगलं वाटतं का त्यांना आपल्या देताना चांगलं गलं हो आपणस हम. ते म्हण मला तीस हजार रुपये कॅश म मला फोन पे म पैसेच नाही मगला फोन पे व का
कोण? सरस्वती. काल सांगितलं अस का होते काल हो काल म्हटलं मी त्यांना दिले म्हटलं मनावर बघ मग तो कॅश देणार का म्हटलं नाही मी त्यांना फोन पे सांगितलंय.
असं फोन पे सांगितलं म्हटलं मी त्यांना. मया तू टाकून देणार कॅश. म्हटलं मायेच अकाउंट येऊ पर्यंत मीच तिचे सारखें फोन घेत राहायचे म्हंटले फोन पे वर पैसे. म्हणल मला जायचं. तीच अकाउंट येतंय. तिथलं अकाउंट.
त्याच तच पाहिजे मी अ तीस हजार रुपये तीस हजार रुपये कुठून देणार आहे म्हणून हंटल वीसचं आहे. तीस बीस नाय. हम्. ह ह्. स नाही त य वगैर सायकल.
आवाज डे त्याला
गानाजी म्हणते. का हो तुम्ही सभासद बसून तुम्ही इतक्या उशिरा येता.
कोण कसला सभासद ग्रामपंचायतीचे सदस्य आहे बा अस काम करणारे हे. बरायं तुम्ही एवढ उशिरा येताय.
म्हटलं मला फोन कधी आला आठ वाजता म्हणे आज म्हटलं हा आता सकाळी फोन आलाय म्हणजे मला आठ वाजता. कुटुंब म्हटलं तरी आले म्हटलं आहे. म इथून म्हणे म तुम्हाला काल फोन नाही केला का म काल नाही केला त फोन आता केला. म्हधलं तुमचं काही
हम् सायकल घेतली पोरीला.
कोन?
पूजा बत्तासे.
पोराकडे लक्ष नाही तीच हम्. आता कुठे चाललं होते मग
ना शिकायचं तुम्हाला ते म्हटल. तुमी तिथं बियाणं पेरण्यांना गेलायना. ट्रेनिंग ला. हा मग जाल तू जाउदे बोला का तू
बोलला का पण तो
हो बोल ना जाईल म्हंटला उद्या कायं करणार आपण कुठे कुठ? पण सर्व ठिकाणी हे करणारेय.
पण माहिती एकदा तर झाले कम्प्लीट आता ते दुसर्याचं पहिले आता ब्लाउज करून घेते मग बसते.
ती टास्क अजून आला नाही म्हटलं होईल ना साई सांगितला दोन तीन महिन्या नी येईल म ते काय सारखं सारखं नाही पाठत. नाही चोकलेचा कोम हहा कोमल चोकलेच्या
तुमच्या याच्यावर
त्याला लावून दे फोन. नाय मला आलते म पहिले आलेले पैसे आले पण म्हटलं इकडनं येतील आलेत.
नेपल तेन टाक माला.
त्या पोरालाच तास लावून दिलं वाटेतून पोरीलही क्लास लावुन दिलं वाटतं. नाही काय या एक सायकल खेळायचं पुढं तिथेच. हा का एवढा क्लासला आणि वर्गचा पण येत.
विचार येतो म्हणून त्याला असेल
अगं बाई त्यासाठी आज थोडी येतो तो एकदा त्याने परत मला स्क्रीनशॉट पाठवला. तिला काय बोलली मी हा टास्क येत नाही तोपर्यंत तू तुझ्या पप्पाच्या मोबाईल वर करून घे. तुया पप्पा हयाच्यावर पैसे पडतील.
हम्म बाजू कुठं काही आता जास्त नाय येत ना. पण मग तेवढे एवढे आले घरात तेवढेच कॉल होतील विय का? हम्म तर यांना मी फोन केला तर ते हे सांगित ना तुमचे पप्पा कोण गिराइक नस तुम्ही त्याच्यावरून फोन करा म्हणून
मी बोलते की तिला
यांरोंडा